आ तुमची.
ते समजते हेच, व्हालंय ना म्हणून. ते मी तेच्यात गेली होती का, त्या हेच्यात आत मध्ये. अज ना येऊ दे साऱ्याला उभीच आहे, इथं घेऊन मी मोबाईल.
कुठ रे कनूला फोन लावला मी, कनू म्हणे मशीत. दूध काढायला गेल तो मी म्हणलं, मी म्हणलं काऊून गाई नाहीयेत का म्हणलं तुमच्याकडं.
नाही गं गाय आता गाभण आहेना आता, सहा महिने झाली तीन चार महिनेनी येती. जेव्हायचं तितक्यात सोडून आली इकडं.
हो का, ते म्हणे आमच्या इकडे म्हशीच येत म्हणे गाय नाहीये म्हणे.
गाय हायना दोन वासरू
आं. मटकी घ्यायची का मटकी.
घे आमच्या नावाचं.
बाई मटकी घ्यावं लागेल मग, आणि मग मटकीची भाजी कशी करता ओ तुम्ही. ओ भैया मटकीची भाजी कशी करता, ओ तुम्ही आम्हांला सांगा तरी आम्ही तशीच करतो.
तेल टाकतो कांदा लसूण जिरा अद्रक
आणि तेल कशात टाकायचं. तेल कशात टाकायचं.
येईल का.
हां. कढईत टाकायच का, कुकरमध्ये.
कशा दिली काय म्हणायचं, टोपली लोखंडाच. टॉपनर आहे ती.
बा आमच्या इथं तर लोखंडाचं टोपलं नाहीये, मग आणावं लागेल कोणाकडून.
तर ते कुकर मध्ये, करायचं नाही तर. कुकर मध्ये लैच गाळून किती मटकी आपण
नाही बाई आम्ही एवढे म्हातारे नाही बाई, आम्हाला साधीच सांगा.
हो, मस्त तेल टाकायचं जीर आद्रक टाकायचं. बेसन टाकायचं जरा, कांदा टाकयचा अगोदर कांदा टाकून बेसन टाकायचं. आणि पोहे खायचे आधी चमचा टाकायचं. आणि ये नाही नाही कुस चमचाभर चं टाकायच जरा असं.
हम्म हम्
आण्णा. नाही टाकायचं, मटकी द्यायची पाठवून.
पण आमच्या भाऊन कोंबचं नाही आणले, हो मटकीला निश्ती मटकी भिजवून आणली पाण्यात. पाण्यातच मटकी भिजून आणली, कोंबच नाही आणली मटकीला.
हेच्या तिन्हीत.
दहाराव द्याव उद्या, देताव दहा तुम्हाल.
हम्म..
हम्म.
हॅलो.
मटकिले कोंबच नाही आणली, आमचा दादा निस्ती पाण्यात टाकूनच आणली.
ऊन तर लय, पडलं बाई.
बाई बरं आहे ना, धुनं पडलेलं वाळून निघते ना आता.
नाही मु आमच्या आमच्या, वाळालय ते आता.
बाई काल बी आम्ही एवढं मोठं धून धुतलं, आता आज बी धुवाय लागणार एवढं मोठ धुनं.
हं.. आकरा.
पाणी नाही आमच्या वरच्या टाकीमध्ये.
शेतातली पाणी लागते.
हम्म..
मळणी लागते शेतात, हळदीला हेला तेला.
हो.
हा पाण्यासाठी हे तर ते, तर ना.
हम हौ का.
बाई. तेच तर एक एक आयटम करता बाई, ना आमच्या तोंडाला पाणी सोडवता.
बायका येत. शेवाळा खात नाहीत, उपमा खात नाही, पोहे खात नाहीत कालच पोहे केलते.
म्हणून तर तुमच पोरग म्हण ते बायको गावाला गेली. पण मी म्हणलं काय तुमची माय, एक एक आयटम करून खाऊ घालते. ते तुम्हाला तान नाही डोक्यालं.
हो, हं हं हं हं.
बायको एक महिना राहो, का दोन महिने राहो.
काल छोले भटूरे केलते हा. अ ते भागाला लावते आणि. पायाला लागलं होत तेच्या, काहीतरी काज डबा छोलेच नेले, ते भटोरे घरी खाले. आ.. आता काही किती पाय टमून राहिला.
बाई कोणाला, काय झालं.
आ आज याला अनंश ला, ते कायत नाही लोखंड लागत असेल. इंजेक्शन घेऊन वगैरे घेऊ, गोळ्या खेळता खेळता लागल तिकड गर कोणाच तरी. आण. इंजेक्शन घेऊन ये रे घेऊन ये रे घेतस नाही.
हम्म.
आणि आता ती काल दो नाही खण्यात आली.
हम्म.
राह ते मग काही नाही मग जाती. काल कसच घरी बटत नाही, जरास असं लंगलत लंगलत कोणी पप्पा आले. ते आले कि लगडायल,
हम्म. देखावेपणा करत असल हो ते.
शाळे जायच आता संरक्षण रा राहते, मग एकदा शाळेचा टाइम निघून गेला, हांव.
हम्म. नखरे भरलेले ओ, त्याच्या अंगात. त्याच्या मम्मीचे गुनहे घेतले का, पप्पाचे गुनहे घेतले त्यांन.
कोणाच्याच घेतल्या नाही बाई, कोण कसं नाही आपलं दुखलं खुपल तरी.
हम्म.
हो का, ते कनू होता बाई आमच्याकडं आमचा कनू नव्हता नखरे करत.
नाही पण ना पोलीस आमच्या तरी कोणी शेतात नाही, दुखल तरी करतोच अस. जाता त तर शाळा आहे ना, पण येती म्हणली ना.
तनू जायचा बाई, आमचा सकाळी शाळेत उठलं की.
खरं आठवण बी नाही. म्हणजे अंधारवती नाही, मला असं समजायचं एवढं काही नाही.
कन्नू हे मस्त जायचे शाळेत उठलं की, सगळे विचाराय चे शाळेत झाले की होमवर्क विचारायचे, अभ्यास करायचे.
डोकं दुखायचं ते मला माहित.
डोकं दुखायचं जे ते एक दिवस झाले, की मम्मी मामी ते लावून द्या. मामी मालिश करून द्या. एकदा मार खाल्ला होता त्यानं माझ्या हातचा.
हो का काय माया लेकराला मारलं का कस काय मारलं तू
बाई लय नखरे करू लागलं ते ऐकूच नव्हतं लागलं
मग एकदा मार, एकदा प्रेम एकदा मार.
आमच्या इथ आले की मी मारायचे ना त आजून मला ना काही एक दिवसला मार त्याच्या अंगावर तर तेवढा घयला त पण तुला माहित आहे ना ते यायचे ते चांगवरजे रडायचं ते अशी आग घायची चांग मग ते येताना काय या पाण्यानं आघोळ घाला. असं तस नून लागला ते महाराजे गायवाला महाराज तुला माहितच
हम्म हम् हम्.
राजस्थान महाराज गाई त्यांना पाणी दिलं होत तेिमन तोडूनना हे करा म्हना कमी होते इची आंघोळच करत आग होत होती ना की अंगाची त्याच्या, आंघोळच करणा. अ जायचं काहीच नेऊन सोड ना, मी बसमध्ये जात नाही म्हण म मम्मीहून सोडू द्या सोडायचं तर आंघोळच कर ना म्हण बापरे! जे बोलायली असं तसं काय काय बोलायली हान मारग
तुमचा भाऊ काय म्हणायला पा तुमचा भाऊ म्हण ते की भांड्यावाली, धुन्यावाली लावून देतो तुम्हाला सगळ्यायला तुम्ही नुसते फोन घेऊन बसा हा
ते वाजे तसेच म्हणून लागले होते
आओ तु ची बहीण बोलायली मी लावतो, लावतो तुम्हाला दोन मी दोनच मिनटं राहिली
हा
बर, बर पोहोचले नाही का तुम्ही अजून
कुठे चालते ते कुठे चालल्या त्या मायदेव पट्टा घेऊन जायचा होता की घर कु येणार इकडे येत होता ना घरी
अरे ते दुसऱ्याची गाडी घेऊन चालले ना आता सकाळी ट्रीप आली ती त्या माणसाची गाडी येणारे दहा वाजता एअरपोर्ट वर घ्यायला जायचं
हम्म माझा कट्टा जाखून का चांगला दहा पंधरा किलो तांदूळ वर घेतले, असते तांदूळच नाही कसे.
हम्म हम् लक्षातच नाही राहिलं ते
मला माहितच नाही आता ज म्हटलं असतं मला
नाही ना ती आत्ता सकाळी ट्रीप आली तरी रात्री साडे दहा वाजता त्या अमित सरचा बी फोन आलता काय महित काय म्हणत होते
बरं ह एक काम करा ना त्याचा एखाद र काम पण झाला तु् पाळतो ना पाळतो ना तर कुंडला भेटून न म का आहे काय नाही ते जर असं तेल माणूस हे करायला तर
बरं, बरं, बरं
षयी म्हणजे कायला हानगडी नाही करायचीला थं ज राहा लागें ह इथ दे काही ना विचारत झाली
पण याच्याकडे प्रूफ असल्यानंतर याला भ्यायची गरजच
पूर्ण नाही दोन दिनी बघ शोप काढ नाही तीन, तीन वाजेपर्यंत पूर्ण काही नाही हिशोब काढला ते पाच लाखाच्या वर त्यांनी सुट केला गेण्यात आल्याच्या नंतर पण ती आता ऑनलाईन जी दिलेली असते त्यांना आता काढायला. रात्री ते काढलं आदल्या दिवशी ते वही पुस्तकाचे काढले दोन दिवस अगं जागरणच आहे . ना पीहू साठी तुम्ही आणा प्रूप म्हणे ना. तेथील लावतो म्हणे म्हणायला मी तुमच्याकडे फिरायली. मग म्हणता येते ती न गेल्या असं काही कारण गडी ह्याचा.
हम्म नाही अ मी लावल एकदा दुपारी त्याला.
बरोबर येथे जाऊ न मणा उद्या उद्या. तिजा काय नाय.
ते कसं आता जे माणूस गेला ना त्या माणसाचं पोरगही आल तिकडून तर ते विमानतळावर घ्यायला जायचं त्याला.
हो का गं हा हा बरोबर.
आच उठले मी काय उठलीच नव्हती वेढ्या सकाळी ते उठ कुठली बी आणि मग मला उठवलते ना. साडे सहा वाजता मी चाललो म्हणे मग गेले.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
हम्म हम्म.
यायचं होता.
स्वयंपाक नाही हो एवढा लवकर कसा स्वयंपाक होणार आहे. नेमकेच घर झाडनं, ते झाले भांडे झाले. आता पोरगी चालली आंघोळीला, मी धुतो धुणं.
माझ्या घरी भरल्या वांगाची भाजी केली, मसूरची डाळ केली. ते भांडेव आणि आमची काय नाही की आम्हाला मला आज पुसातल्या जायचं म्हण भांडीवालीले तर मी म्हंटलं बाई ती म्हणे मी सकाळच येतो म्हण रात्रीची भांड्या घासायला मी म्हटलं मला सकाळ सांगच जे आता पडून जाते भांडे कायचे तरी भिजून सुध ते कोपा दिला घासायला. भाज्या करून घेतल्या ते दिलं सगळ कटोर्या घासायला. आणि ते तिच्या पोरांने असाच फोन केला होता लई म दोन वर्ष झाली. ते अजून सुटलं नाही ते भेटायला जायचं तर तिला. ओके गेलीच नाय हम्म. ते वकीलला आगाश आहे म्हणे. झालं काम बरीच नाही नवी तिथती काय काय माहित आता.
भाई तुमचा भाऊ मला किती कल्ला करायला. मी मी फोन लावला तर उचलत नाही म्हणते त्याच फोन वर लागून आहे. आता दुकान गिकान सगळं बंद करा तेच चालू ठेवा.
तो होऊ म्हणते की विचार . ह ह तच आहे तिथं झाले आमचे. म्हणजे काय बते म ते करत म्हणते आणिला .
हम्म हम्म.
हम्म भात करती. . त्याला आमच्या बाय कोपऱ्या गपऱ्या जायल लागली एकमेकिला फोन करा.
ह
एकमेकीला किती कित तिच्या बेडरूम मध्ये
हो, हो मला रात्री फोन आला होता रात्री साडे अकरा वाजता सपना ताईचा लावा म्हणून मी म्हटले बाई मला झोपू देत ना तुझं भाऊ शिवाय देयायला ना तर घराच्या बाहेरच हकलून देते म्हणला आता.
लावायली तर तुम्हाला गारी लाखाचर शेवटी कटाळून झोपून घेतलं हम्. आता यक टॉस पूर्ण झाले ते, ते सबमिट करून